हा माझा आवाज येतोय तुम्हाला, हो का काय करताय.
काही नाही.
हो, का जेवण वगैरे झालं.
हो झालं, झालं आताच आवरला, आता मुलं यायचा टाइम झालाय. स्कूल मधून ते आले मग काही नाही, गोंधळ सुरू होऊन जाईल. सकाळपासून म्हणत होती. हो आणि सकाळपासून म्हणत होती. आज काही जास्त काम नाही लवकर बसेल, लवकर बसेल, पण लेडीज अशी राहते ना कोण आज काही, नाही हो आज अस काही काम म्हटलेलं नाही, असं म्हणून चालतच नाही. आपल्याला वाटत मला असं वाटतं. हो, हो लगेच सुरू पडून जा काहीतरी नाही. मग हाच का हेच करून का मी अर्धा, अर्धा एक एक तास म्हणते करत बसली. गेला वेळ निघून येेऊन गेला तो शेवटी.
आता घरचे काम करायचे, आणि अजून पाऊस पण सुरू आहे. पाऊस पण चालू आहे.
बाई येथे पावसाची खूप गरजेचं आहे आता. नाही तर, आमच्याकडे इकडे पाऊस जाऊण राहिला. गावाकडे तर विषयच नाही. तिथं
हा आता काम सुरू झाले ना शेताचे. हा शेताचे काम झाले, सुरू.
त्यामुळे गरजेच
मग त्याचीच वाट, वाट बघत होते. आता सुरू झाला पाऊस पण.
तेच ना.
हा, आता रोजचे कामच
आणि असे एक, दोन पावसानी नाही होणार हो, इकडे एक, दोन पावसानी नाही होणार. पाऊस खूप पाहिजे. कारण हे पहिले, पहिले जे पाऊस राहतो ना तो वागा पाऊस जातो, धोधो पडून जातो तो वाहून जातो. आणि जो कंटिन्यू चालू राहतो ना म्हणतो ना तो पाणी जमिनीत मुरतं, मग ते जमीन कोरडे असले ना तर ते तहान लागेल. नाहीतरी काही कर दे, धोधो पावसाचं नाही हं, धोधो पावसाने फक्त वाहून जातो ना. तो धरणाला जाऊन किंवा समुद्रात जाऊन भिडतो, एवढंच होतं. पण जमीन जशाच तशा कोरड्या राहतात, ना ओलावा एक थर, दोन थरच ओले होतात. हे कंटिन्यू बसलेला पाऊस राहतो ना, चालू धार राहते ना ती ती कंटिन्यू जरी चालू राहिली ना, तरी पावसाला जमिनींना ओलावा तयार होत कंटिन्यू.
हां, ग.
मग ते विहिरींना पाणी उतरतं.
हो का? तुम्ही कुठे, कुठे राहता?
आम्ही नाशिकमध्येच.
अच्छा. हा, माहेरात म्हणजे तुम्हाला पण माहिती, म्हणजे तुम्ही सांग ताय ना, म्हणुन.
हं, असं, म्हणून त्याच्या त्याच्याशिवाय नाही ना, पावसाशिवाय
खरंच बरोबर, मग किती वाट बघत होते, शेतकरी कधी पडणार पाऊस? कधी पडणार? आता पडतोय.
आणि मी मीन मुळात, म्हणजे मी शेतकऱ्याचीच मुलगीये. म्हणून मला सगळं माहितीये. वाटत कारण आईवडि लांना, आता आपण म्हणतो, बाई शेतकऱ्यांना कसा पैसा चाल त त्यांना पैसा येतो. आहे हे सगळं खोट आहे, ह.. सगळं खोट आहे. आपल्या तरी, नोकरीचा एक पगार कमी मिळाला तर, आपण कसे र हे कर आपण तर भांडवल फक्त, आपण फक्त मेहनत घेतो. तिथच काम करण्याची, हे म्हणजे घाम गाळतात
हा, आपल्या मेहनत वर आहे ना, म्हणजे आपण जितकी मेहनत केलं, ते तेवढच पीक म्हणजे पिकतो आपल्याला. मेहनत वरतीच आहे सगळं हो.
लोक, हे काम करतात, त्यांना ऊन-वारा पाऊस काय लागत नाही, नुसतं बसून काम करायचं. एका महिन्याचा पगार आला नाही एका महिन्याचा पगार आला नाही, तरी किती वन, वन कर तात आणि तिथं भांडवल काहीच टाकत नाही आपण तिथे. जिथे वर्क करतो, तिथे काही आपण खूप लाख, लाख रुपये भांडवल टाकून, तिथून काम करतो, असं नाहीये आणि शेतकरी लाख एक लाख दोन - दोन लाख रुपये भांडवल टाकतो तिथे, उत्पन्न काढण्यासाठी कि मला याच पण नाही, मी एवढं फवारण्या करेल, एवढं खतखाद्य टाकेन तेव्हा मी उत्पन्न घेऊ शकेल, त्याच्यासाठी, तो भांडवल टाकतो., अन पाऊस नाही आला मग.
मग बरोबर, पाऊस सगळं पाऊस वरच आहे बाबा.
काय आणि बोलून सरळ सांगतात,. शेतकऱ्यांकडे पैसा खूप राहतो, शेतकरी शेतकऱ्यांकडे शेतकरी मनाचा आवो मनाचा राजा राहतो शेत शेतकरी मनाचा राजा राहतो. असा मी म्हणते ना, एक, दीड एकर शेतकरी जरी असेल ना, तरी तो मनाचा श्रीमंत अस
स्वतःच्या हक्काचे असते ना ते.
तो मनाचा श्री- तो मनाचा श्रीमंत असतो, त्याच्या घरी कोणी आला ना पाहूणा, तरी तो खाली हात कधी जाऊ देत नाही, याला शेतकरी म्हणतात.
हो.
खाली आत कधी जाऊ देत नाही. कोणी पाहुणा आलं ना तो एक, एक एकर जरी शेती करत असेल ना, त्याच्याकडे जो ही जे धान्यं पिक केलं असेल ना, कधी कुणी आलं नसेल. बहीण म्हणा, मुलगी म्हणा, कोणी असो तो कधीच खाली हात जाऊ देत नाही, शेतकरी.
हं आणि बर, बर, बरं त्या पिक त्याला वस्तूचे त्याला पैसे मिळतात तरी सुद्धा तो काटकसर करत नायी आणि शहरामध्ये ह ह देण्याला काटकसर करतच नायी, आज मी कुठे गेली माझ्या वडलां जे गोणी एक गोणी कांद्याची किंमत चार हजार किंमत असन? पण मला ती सहज एक गोणी देऊन टाकतात, घेऊन जाय, सहज देऊन
आता माझी बहिणीच दोन म्हणजे दोन आहे मला त्यांचं लग्न झालंय त्यांच्याकडे पण शेती आहे भरपूर तरी पण माझी मम्मी त्यांना देतेच घेऊन जा बाई, अजून आहे माझ्या जवळ घेऊन जा म्हणजे आईला कसं, हे असतल ना?
आईला लेकीचं बहुत गडगंज असेल तरी काही नाही. पण मग स्वतःच्या घरच थोडं जरी दिलं तरी तिला समाधान लाग
मग खरंच, मग देतेच आई
देतेच कुठलीही असुदे द्यायशी ना
बरं!
अ हा बोल हा
हम्म
आता पावसामुळे जास्त हे झालेलंय. पाऊस कंटिन्यू यायला पाहिजे आपल्याला वाटतं सुरू झाला सुरु झाला हा पाऊस कमीत कमी पंधरा दिवस आधीच सुरू व्हायला पाहिजे होता? ज जून संपत आला
खरंच झालं. संपायला आ
जून संपत आला ना, मग पाऊस सुरू झाला
अ तुमच्या तिकडे काय लावता? म्हणजे शेतामध्ये काय?
आमच्या तिकडे खरं सांगू माझे पप्पा जास्तीत जास्तय ना, अ कांदेच लावतात कांद्याच उत्
हो का? हा खूपच आणि त्यांच्यामध्ये इन्कम पण खूपचय
नाही नाही आता नाही हो आता सगळे आता भाव नायी आता कशालाच भाव नाही त्यांची कांदा राहते, कप पाशी राहते माय पप्पांकडे शेती भरपूरय कमीत कमी त्यांच्याकडे वीस एके एकर शेतीय
आमच्या इकडे पण कापूसच जास्त लावता
मग माझ्या पप्पांकडे शेती भरपूर असल्यामुळे ना मग ते सगळे पिकं घेतात दोन
विहिरी मधे पण पा पाणी पण असेल ना? खूप म्हणूनच हा कांद्यांना पाणी खूप लागतं ना? अजून
डबल शेतीये, डबल विहिरीयत त्यांच्या आणि त्या मुळे त्यांच्याकडे क्षेत्र असल्यामुळे ते सगळे लावतात
हो का?
सगळं लावतात. सगळं उत्पन्न काढतात. हे नाहित ते नाहीत ते उत्पन्न येत आता अ खानदेशामध्ये जास् ती तुर जी राहते ना? त्याच उत्पन्न खूप घेतलं जातं पावसाळ्यामध्ये, त्याच उत्पन्न एवढं घेतलं जात की तो पावसाळा पूर्ण संपत मिळतो परंतू एक एक कषेत्र तरी कमीतकमी चार पाच लाख पाच पाच लाख रुपय उत्पन्न काढू शक-'
पण शेतकरीच समजत आहे बाबा म्हणजे शेतात ताज ताज लावायचं आणि घरी आणून ते ताज ताजं खायचं. अजून भाजी पाला मेथी -. मेथी झाली कोथंबीर झाली, वांगे झाले, भेंडी झाली.
ह.
वाल झाली हे सगळे. चांगलं असतं खरंच.
तसं असतं.
मग.
काय म्हणता?
ते शहराकडे कस-. कसं असत म्हणजे गावाकडूनच दोन तीन दिवस लागून जातं ते जायला भाजीपाल्यांना.
ट्रान्सपोर्ट मध्येच खूप वेळ लागून जातो आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी पुढे विकल्या जातात.
मध्ये, फ्रीज मध्ये पण ठेवले तर सगळे ते खराब होऊन जातं.
सगळ्या-.
जे हा जास्त आणल्या आपण भाजीपाला कि-. म्हणजे जायचं म्हणजे आपलं-. म्हणजे बाहेर जायचं म्हणजे जमलं नाही आपलं तर आपण आणून घेतो ना. मग फ्रीज मध्ये ठेवले की ते खराब होऊन जात. म्हणजे- मिरच्या. म्हणजे गावाकडे तस नसतो. हा.
विचार केला ना तर पृथ्वीच जलचक्रच अस हे. आधी ऊन येतं मग पाऊस येतो आणि मग हिवाळा येतो. नाही एवढ्या, एवढ्या दोन तीन वर्षापर्यंत हे ना. ही-. सगळी निसर्गाची जी वाताहत होते ना त्याच्यामुळे होत हे ईथ. सगळी वाताहत अ-.
आणि आता गरज आहे पाऊस पावसाची तर पाऊस पडत नाही हे.
मग तेच सांगते ना वृक्ष वृक्ष तोड जी -.
पडतो आता पाउस बाबा-.
आता बघा ह्या वर्षी म्हणत होते उन्हाळा होता उन्हाळा होता अजून पाऊस नाही. ह्या वर्षी पाऊस होणारच हे का होणार हे कारण जमिनी पूर्ण कोरड्या पडलेल्या आहेत. जेवढं धरणा जेवढं धरणांमध्ये पाणी होतं तेवढं बाष्पीभवन झालेलं आहे. बाष्पीभवन होऊन पाणी कुठं जातं? वरती ढगांमध्ये बरोबर ते बाष्पहून वरती जात. मग पाऊस का पडणार नाही एवढं हे लेट पडेल पण पाऊस शंभर टक्के- ह ह कारण उन्हाळा जेवढा कडक असतो तेेवढा पावसाळा असतो.
मग पाऊस पडा पडायला पाहिजे मग.
जेवढा पावसाळा जास्त झालेला तर तेवढा गारवा थंडी जास्त पडते. कारण ओलावा राहतो अजुन हम्म असं राहतं म्हणजे ऋतू चक्रच हे ते. जेवढा उन्हाळा जास्त तेवढा पावसाळा जास्त होतो जेवढा पावसाळा जास्त- तेवढंच थंडी जास्त पडते पुढे थंडीचे वातावरण भरपूर राहतं. असं राहत पण काय आता लोक म्हणतात पाऊस नाही, पाऊस नाही, पाऊस नाही- फक्त एवढंच हे- कि फक्त वृक्षतोड या गोष्टीमुळे थोडाफार पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी. कमी झालेल्या पण पाऊस येईल म्हणजे येईल शंभर टक्के आता.
मण येणार ना आता सुरु झालंय हे. अ आता सुरु झालंय हे पाऊस.
हो कॅलेंडर म दुसार ज पाहिला ना एकवीस तारखे नुसार एकवीस ताासेपासूनच पाऊस सुरू सांगितला होता. वर्षा ऋतूपठ प्रारंभ म्हटलेला होता एकवीस तारखेपासून, आणि लोक- मे, वीस बावीस मे पासून पावसाची वाट बघत होते.
खरंच बघत होते.
वीस बावीस मे पासून पार, पहिले पडायचा ना पाऊस तेव्हा वृक्ष तोंड द्यायच. तेव्हा सगळ्या गोष्टी बरोबर होत्या ना. आता लोकांनी, साठवण्यासाठी काही करून ठेवलेलं नाही. पाणी साठवण्यासाठी.
हा
असे.
आता कस तरी चालू आहे बाबा जग. हो
असं. बाकी? चालेल वाटलं बोलून तुमच्याशी.
हा मला पण छान वाटलं तुमच्याशी, हा करते मी तुम्हाला नंतर अजून. हा चालेल, बाय.